हा, बोला कि? नाही अजून चाहा ठेवायचंय बघा.
अ नाहीमग
हा, हा, हा, धनश्री- नाही, हाय जागा झोपाय लागलाय, जागा हाय अजून असं म्हणजे फिक्स झोपाय पण नाहीय. निम्मा झोपत आहे, निम्मा जागा आहे. हम्म चार दात याय लागल्यात त्याला, दात आलं- पुढची चार आल्यात आणि आता हिरड्या वगैरे सुजल्यात दाडा पण येतील त्याला आता.
होय, झालंय दीड वर्ष झालंय का?
हा, दीड कमप्लीट झालं आता जून मध्ये कंप्लीट झालं दीड. हम्.
आणि काय करालाय, आवरली काम?
कुठलं काय, अजून नाही अजून सुरुवात नाही, आता पाच वाजल्यापासून पुढं सुरुवात करायची चहा ठेवायचा,
होय.
आणि सुरुवात करायची कामांना.
हम्.
हम्म आणि काय म्हणताय?
काय नाही बघा, पाऊस हाय?
पाऊस हाय बारीक, बारीक तिकडं?
इकडं पण आहे थोडेथ ज चालू आहे सकाळी प
हा, हा, इकडं पण थांबत थांबतच चालू हाय.
हो, एक आठ दिवस होतो.
हा, हा.
कथोय वारता अजून
काय म्हंटला?
तिथंही वाटतं अजून अंगावर सगळे
होय. होय.
ह.. आजून लहान हाय.
होय.
ब आणि का सासूबाई?
सासूबाई येतील आता होय पाच वाजता.
हा. बोला.
मिस्टर काय संध्याकाळीच येतात असतील.
होय होय.
हम्म काय डब्बा घेऊन जात
व्हय डब्बा घेऊन सासूबाई डब्बा घेऊन जात्यात मिस्टर डब्बा घेऊन जात्यात. पोरग मोठा डब्बा घेऊन जातय.
सगळे डब्बा घऊन जात्यात कणी.
होय होय आता तो असतोय आता उद्यापासून घरी आता शनिवार रविवार.
होय दोन दिवस तुम्ही गेलता का नाही फिरायला कुठ.
कुठं फिरायला नाही क आता हे मध्ये साईब शिर्डीलाच गेलेलो त्याच्यावर कुठं नाही जायला फेब्रुवारी मध्ये गेलेलो शिर्डीला. हम्म मम.
हम्म. हे लहान मुलं असलं की काय फिरवायचं हे होता
काय म्हंटला.
लहान मुलांच्या सोबत फिरायचं हे होतय ने नाही दम द दुमवत्यात पोरं लई
होय होय. मग बारक्याला घ्यायचं ते मोठे हे एक पाहिजे ते पाहिजे.
व्हय.
चालू असतयच पोरांचं.
हा आणि काय म्हणून काय.
काय नाही बगा.
हम्म हम्म.
बरं.
ही लावलेलीस काय कॉल.
त्यांचं व्हय आता म्हटलं आता आवरणार म्हटल्या पाच वाजल्यात.
हम्म.
हम्म आता उद्या करतो म्हंटल्या.
अ तिकड पण केलत्या म्हंटल्या तिकडं आणि करणार आहे म्हणलीत.
हा हा हा.
आणि काय म.
काय नाही व्हा तुम्हाला नंदुबाई एकट्या आहेत का.
हो एकटे आहेत.
हम्म. मग आणि काय दुसरं काय हे शेवण हेे तेन नाही वाटतं. करतोय घरच्या घरी काम काय नाही वाटत तुही
नाही नाही काही नाही घरीच निवांत.
हम्म मुलांच्या सोबत काय होत नाही सगळ
नाही घरातली हाई कामवरायला होत नाहीत आणि दुसरं काय करतोय घरी कोणते फोनान मुलांना घ्यायला कोण नाही ना. त्यामुळं खाही काम आवडत नाहीत घरी. बघत बघत बघत करायची.
होय आता पावसात तर आणि झा मग त्यात बाहेर जायला बघते
होय आता सकाळी सहा वाजता उठलोय सहा सडे सहा वाजता आता निवांत झालो दोन वाजता निवांत झालो हा झोपल्यावरती
होय
तोपर्यंत चालू होतच जरा जरा जरा हळूहळू करायच हम्म आणि हा कसा आवरते जेवण आवरते लवकर आठ वाजता जेवण झालेलं ख हे दुसरंच बाकी काम करते पोरग किचन काट्यापे गेले कितीतच येऊन थांबते पाठीमागणी धरते त्याला परत इकड आणायचं टीव् बशी बसवायचं त्याच्या समोर बसायला पाहिजे असंय त्याच्या साईट ला जाऊन चालत नाही त्याला
होय सकाळी लव परत होात सगळे मग तुम्ही सगळं बघायला पाहिजे
होय होय
हम्म घरी शेजारे कोण नाहीत काय खेळणारे असे मुलं
नाही शेजारी जास्त नाहीेत आमच्या इथं इकडं मग तिथं आहे त इिकडं पोर वरती खडं खरं नाही पाठवत पोरग्याला
होय
हम्म इकडं जरावस् त सगळी त बिहारी वगैरे आहेत राहायला
हा ह
त्यांच्यात मी कुठं लावून देतय नाही लावून देत
हो ते आपल्यातच ठेवाले बं
होय
ठीक आहेय
मग काही घरी असल्यावर काय मोबाईल टी व्ही हेच कीम हम्म त्या बारक्यालाच स्पीडत बसतोय बारकं रडतंय मोठ्या बारक्याला सारखं त्रास देत बसतोय आणि हा बारका त्याला अभ्यास करू देत नाही
हा ते पेनावडा वयनावडा
होय वई व कुठं कंपास घे त्याचा कुठं पेनच घे
ना मुलाला काय इंग्लिश मिीडियम काय आहे मराठीय
सेमीला सेमीिलाय
म जवळ आहे चळ
नाही जवळ कुठे एक किलोमीटर आहे की
हा मठ रिक्षा असते
बस आहे
बस आहे का मग काय अडचण नाही निळाला म्ह
होय नाही मग काय जातोय त्याचं तर येतोय त्याचा काय एवढा त्रास नाही खरं
ह
त्याचा तो जातोय बसला येतोय त्याचा तो त्यामुळे एवढं काही नाही
बहीण ना तिथंच आहे
बहीण तितच म्हणजे दुसऱ्या गावात आहे जवळच आहे खरं
हम्म हम् त्यांना मुलं तर न
तिला पण आहेत कि तिला दोन मुलंच आहेत तिला पण
तुम्हाला पन दोन मुलं भाऊ एकट काय तुम्हाला
होय सगळ्यांना मुलंच आहेत आमच्यात मुलगी नाहीच आहे
होय
सख्या चुलत आमची फॅमिली एकत्र होतीथ का चलत भाऊ पण आम माझे दोन आहेत त्यांना पण एकट्याला दोन मुलं एकट्याला एक मुलगा मला पण दोन मुली मुलगो मुलंच ब मुल परत बहिणीला पण दोन मुलंच. मुलगी म्हणून कोण नाहीच आहे घरात.
हम्म.
सात, सहा, सात मुलंच झाल्यात सगळी.
होय तिथं जास्त मुला असेल तिथं मुली नसत्यातच.
होय तेच झालंय सगळं.
ह एक तर मुलगी पाहिजे होती.
होय मा -माय मुलगी पाहिजे म्हणत होतो खरं मुलगी झाली च
हम्म ते मुली मागित ल्यात. त मुलीगी देत नाही मुलं मागितली तर मुल देत नाही असं.
होय.
हम्म अम
आमच्या धनूला एक व्यायला पाहिजे होता मुलगा.
होय त्यांना पण तीन मुलीच बुआ एक तर मुलगा व्हायला पाहीजे होता.
होय.
ठीक आहे.
त्यात आता णि सिझर होत.
होय.
हम्म.
काय सोडा आहे आता मुलींचच हाय.
होय आत
हम्म होय किती भरपूर शिकून सगळ्यामध्ये त्याच मुली लई त्या
पुढं असत्यात व्हय म
अ काय पोलीस मना डॉक्टर इंजिनियर.
होय होय.
भरपूर आणि मु मुलांच्या पेक्षा मुली भरपूर अस हुशार. न
होय.
त आपणाला वाटतय की एकत व्हायला हव ते काययच. मग आणि काय पाऊस काय नाही वाटत तुम्हाला.
पाऊस थोडा थोडा हाय पाच वाजले.
होय साडेचार वाजले साडेचार पाच.
साडेचार पाच झालेकाय हा हा.
हम्म.
हा होय साडेचार पाच झाले.
आमचे पण पाच ला येत्यात नायला जायचं.
हम्म हम्म हम्म हम्म.
पाच वाजता सुटत्या ना शाळा.
हां हां हां हां.
तिकड काय शेती वगैरे आहे. त्याने
आम आमची नाही.
म्हणजे असं शेजार.
समोर हा समोर वगैरे आहे शेती.
हम्म हम्म.
आमच्या इथं खरं आमची काय नाही मम्मीकडे पण नाही आणि इथं पण काय नाही. हम्म.
काय नदी आहे वाटत.
नदी पण नाही इथं जवळ लांब हाय. नाही जवळ, आमच्या इथं नाही जवळ नागांव.
हा.
हम्म! इकडं कोल्हापूर मध्ये नदी बावड्यामध्ये इकडं नदी इकड हाय. जवळ काय नदी वगैरे नाही.
आता काय निवांत हायसा?
होय, निवांत आता.
आता घरातली कामं आवरायची.
होय, आता चालू की आता पाच वाजल्या पासून रुटीन चालू आता पाच वाजू तोपर्यंत थांबायचं पोरगं काय साडेपाच ला येतंय सासूबाई येत्यात पाच ला. चहा वगैरे? ठेवायचा हळूहळू आवरायला पोरांच्या तन आवरू आवरु पर्यंत नऊ वाजत्यात. नऊ जे जेवायला वाजत्यात तिथनं पुढं भांडी बिंडी म्हणू पर्यंत आणि अकरा पर्यंत जातयं ही पोर झोपू पर्यंत.
व्हय.
अकरा साडे अकरा पण वाजत्यात आता हा झोपलाय? बारका भरपूर वेळ. होय, आता भरपूर वेळ झोपलाय आता बारका हां.
हम.
आता झोपत नाही, रात्री लवकर आता.
काय आता वेळानचं?
होय. आणि काय म्हणताय?
काय नाही? बघा शिवायचं हाय की.
हम्म हम आता शिवायच बंद केलायं?
नाही आज शिवलोय पाणी आलंय तर तब्येत एक बिघडली मुलं सोडून यायचं कुठलं होतयं.
चालतयं बघतो आणि एखादा कॉल करतो थोड्या वेळा न.
हा चालतयं पाचच्या आतच करा म्हणजे, आणि जाणार मी पाच पाचला आणि शाळेला जाणार ना पोरिसनी आणायला नाही, तर मग आल्या नंतर करा चालतयं.
करतो थांबा द- दहा मिनिटानं.
हा, चालतयं.